हा ताई कशाय
हॅलो
हा ताई नमस्कार कशा आहे
मी मजेत तू सांग कशी आहेस हॅलो कशा आहेत म्हटलं
मी पण मस्त
हम्म तर
ह अ हा हो हो सगळं मस्त चाललंय आताच मुलगी पण उठली तिला खेळायला पाहि पाठवलं आता निवांत वेळय
ओके किती किती वर्षाची आहे
ती साडेचार वर्षांची आयेआता आणि सीनियर के जी ला आहे
हा नाही ठीक आहे ठीक आहे हा हा चाल म्हणजे बघ सुट्टी
हो उद्या गव्हर्मेंट हॉलिडे मग आज माहि म्हटलं जा खेळूनू ये नाही तर मग होमवर्कचा टाइम
नाही पण सॅटर्डे पण सुट्टी आहे आणि संडे पण सुट्टी आहे तीन दिवस सुट्टी आता
पण मग तेवढा होमवर्क पण दिलाय आम् हो म्हणजे आ तिला एबीसीडी टू म्हणजे ए टू झेड आहे जे त्यांना फोर टाईम्स लिहून आणायला लावलं - लय स्मॉल आणि बीग दोघ
जी भगवान
पण ऐकत पण नाही मग तर कधी कधी अस हा मुलांचं बालपण हे होतं पण हे ना आजकाल काय झालंय ते ना बाहेर खेळायला जाण्यापेक्षा स्क्रीन टाइम घेतात मग स्किरन टाईम घेण्यापेक्षा मग अस वाटत की जाऊ दे बाबा तुम्ही ना अभ्यास करा ते बेटर आहे
हो ते तर बरोबर आहे आम्ही पण तसच करतो म्हणजे आता माझ्या मुलाला पण
हा हा
माझा मुलगा पण तो आहे ना तो आ - म्हणजे टोटल आता फिफतला गेलाय पण त्याच असं आहे की म्हणजे त्याला पण होमवर्क कधी कधी अस वाटत हे मुलं आहे ना - होतात आपल्या अभ्यासा करताना खूप जास्त - स्त स्ट्रीक्ट पण आहे होमवर्क जर असेल ना तर त्याचच अस म्हणजे त्याला लहान पणा पासुन म्हणजे सिनियर के जी पासुन पाहिलेल आहे मी त्याचा होम व बाकी असेल तर तुम्ही त्याला म्हणजे जर म्हटलं की राऊून दे आजचा दिवस सोडून दे - तर तसा नाहीये त्याच उद्या स्कूल आहे आणि त्याला रा अकरा वाजता जर आठवले माझ होमवर्क बाकी तो अकरा वाजता उठून एक लाईन का होईना ती कप्लीट - करत थांबणार नाही
आणि पाहिजे ऍक्च्युली ना म्हणजे आजकालचं जनरेशन बघितलं ना तर आता असं वाटत की मुलांना - हाय ना अभ्यास ठीक आहे स्क्रीन टाइम म म्हणजे मुलांची मेंटलिटी बिघडायला लागली लिटरली क्रिमिनल सायकॉोलॉजिस्ट तयार व्हायला लागले आता ते पुण्याची केस झाली आहे किती म्हणजे ते किती वाईट झालंय पण हे ते कंटेंट आहेत म्हणजे तर त्यांना तेच होत ना फोन मध्ये बघता कंटेंट करणारे कंटेंट क्रिएटर्सवर पण आहे ना थोडंसं म्हणजे जसं आपलं मूवीजवरर एक हे असतं ना तो कोणता बोर्ड असतो मला आता नाव नाही आठवते तसं काहीतरी हां सेन्सर बोर्ड पाहिजे कंटेंट किएटरसवर पण कंटेंट किएटरस काय दाखवता मागं वेगळा चालतो स्क्रीन व वेगळ दिसत आणि मुलं ते वेगळंच बघता आपल्याला वाटतं की नाही नॉर्मल कंटेंट लहान मुलां आहे म्हणजे मी माझी मुलगी आताशी ती साडे चार त काहीतरी चार वर्ष मी त स्कूल तयारी करत होते आणि मग ती मलाम एंत मम लिप टू लिप पपिंग हे म्हटलं का मग मला थोडस इंडिकेटरच लागलं म्हटलं म्हणे मम्मा जे लोक प्यार करतात ना एकमेकांना त्यां ते ललेपटॉप पपी देतात मग मी म्हटलं नाही बेटा हे चुकीच आहे ते इलेक्ट्रिक पप कोणालाच नाही द्याची ठीक आहे तू ममला विचारलं ओके मग तू कुठे बघितलं आणि ती म्हणजे मी सहसा जिथे काम त तिथे काम करत होते म्हणजे त तिथेच बघते मा म्हणजे तोपर्यंत मला लक्षातच नाही आलं की साऊंड वेगळा असतात त्यांनी स्क्रीन टाईम म्हणजे स्क्रीनवर वेगळा शो करतो मग मी ना लिटरली सगळे म्हणजे सगळ्यांच्या फोन मधून माझ्या मम्मीच्या फोन मधून् फोन मधून माझा फोन तिघ परे करते त ति मामा मा फोन व काही जात नाही मग मी सगळ्यांच्या फोन मधून युट्यूब लिटरली डिसेबल केला ह तर ती ती एवढे हुशार ती गेली याच्यावर गेली गुगलवर गेली गुगल स्पेजला सांगितलं प्लीज गूगल टेक मी इन द यूट्यूब शॉटस ते पण स्पेशल यूट्यूब नाही यूट्यूब शॉर्ट्स मग मी ते पण बघित लं म्ह म्हटलं काय म्हणजे आपण त्या थिंकिंग पर्यंत अजून पोहोचल सुद्धा नाहीये की तिन लगेच दुसरा वे शोध त्या युट्यूब व जाण्यासाठी मग लिटरली मी तिला समवलं म्हट आता ह कोणती भाषा समजेल मला माहि नाही म मी तिला सित कारण मी आता ते ब्लॉग्स वाचते ना मुलींमध्ये म अर्ली प्युबरिटी आहे अर्ली पिरियड्स आहेत तर ते स्क्रीन टाईममुळे त्यांच्या ते हार्मोन्स इंड्यूस होतात मग मी तिला स समजवलं म्हण बेटा म् म्मा तुला काही अस नात्या पेपा पीे लुकेशल च तु ब स करत्ना तर मग तू मम्माने तुला हे युट्यूब शॉर्ट नाही बघायला लावले तर त्या रझन काय की बेटा तू कु तू हे बघशील तुझ्या ब्रेनमध्ये काहीतरी अफेक्ट करेल आणि मग ये ना तू तुझ्या कुठल्याही पार्ट मधून ब्लडिंग होऊ शकत मग ते चांगलं आहे का मग तिला समजवलं मग आता आपण स्वतः जरी तिच्या समोर युट्यूब शॉर्ट्स मग मी नंतर म्हटलं बघूया ही काय रिएक्ट करते आपल्याला पण कळणं गरजेचं असतं ना तर मग मी तिला म्हटलं बघते का नाही म्मा इट्स नॉट अ हेल्थ फॉर गर्ल्स और किड्स मग म्हटलं ओके मग हा म्हणजे मी बिंदास्त झा पण तिच एक असत की तिला जोपर्यंत आप पूर्ण डिटेल आणि रिजन नाही सांगत तोपरण्यात ती ऐकणाऱ्या म्हणजे आरड करून उपयोग नाही आपली पण मेंट हेल्थ खब होते तिची तर होतेच
हम्म हम्
आरडाओरडा केल्यावर शेवटी आपली पण मानसिकता खूप बदलते म्हणून म्हटलं असं काही क त्या स ब पाहियला हवा
खरंच हवं आहे म्हणजे जोपर्यंत ते असं त्यांचा हस्तक्षेप नाही करणार ना तू त्रास होणारच आहे
तेच ना म्हणजे तुम्ही मुलांची स्कुलिंग ऑनलाईन, करायला बघताय त्यामुळे ह्या गोष्टींवर कोण लक्ष देणार,
बरोबर
आणि तुम्ही हे नाही केलं तर,
इवन त्यांना गुष्टी, हो आणि लं खूप म्ट झाले आपल्याला वाटतय त्यापेक्षा, म्हणजे आपल्या खूप म्हणे, आपण विचार करण्याच्या पलीकडे त्यांचा विचार असतो. आता म्हणजे माझा मुलगा आहे ना तर, आता एवढं चालेलं की म्हणजे त्यांच, का करायचे,
हम्म हम्म
तुम्ही म्हटल करा तुम्ही विचार करा त्याच्यावर, आपण त्या कस आप विचार करा पण आपली स्टोरी राईट करू अस विचार क
हो हो ब
अ डारेक्ट स्पीकर ऑनलाऑ
हा
बंगला बंगल्या म ना आम्हा एक हॉरर मुूवी रे तयार करायची माझी दोन तीन फ्रेंड्स आहे. आणि तू आम्हाला एक स्क्रिप्ट तयार करून दे. मग त्या चाटजीपटी स्क्रिप्ट सांगितले, तर त्यांच न कस नाही आम्हाला असं नाही पाहिजे. एवढे फ्रेंडस आहे ना तर तू आम्हाला, र मग आता हा बोलत होता मग त्यांनी सांगितलं की तू तुझा हे कर म्हणजे तो प्रॉपर, मग अजून त्याला सांगितलं. आम्हाला हॉरर म्हणजे असं वाटायला पाहिजे आणि त्या फक्त तू तसं सांगू नको तर तू आम्हाला, स्क्रिप्ट विथ डायलॉग ते सगळं राईट करून, आला पीडीएफ दे मध्येमटारी डाउनलोड करू. म्हटल पा मग मी त्यांना हे केलं म्हटलं नाही हे चुकीचं आहे. कि तुम्ही असं नका करू तुम्ही स्वतः तुमच्या ब्रेनला द्या ना हा, मग मी तेच बोल तू तुमच्या ब्रेन ला फीड कधी करणार आहे तुम्ही जर, त्याच्याकडून घेतलं तर तुमच्या आयडिया कुठे येणार आहेत, तुम्ही स्वतः वि विचार करा तु्ही स्वतः तुमचे डायलॉग, रायटिंग करू शकतात, करा म्ह तुम्ही तुम फ्रेंड सकल सग एकत्र करा. जेव्हा त्यांनी केलं तर ते एकदम छानपैकी स्वतः बनवलं पण त्यांनी ते,
अरे वा मस्तच की मग तेच ना म्हण, मुलांना आजकाल एवढं ते चॅट जी पेटी आणि हे इतकं इझी झा, लय म्हणजे अक्षरशः भीती वाटतेय की हे मुलं काय करणार आहेत पुढे, ह
खू त्यांच्याक इझी झालेले म्हणजे आम्ही,
आणि हेना समजवायचं कस म्हणजे हेना आजकाल त्यांना पूर्ण डिस्क्रिप्शन पाहिजे की का तुम्ही नाही,
भय हम्म राईट वय भयर सु,
ते बरोबर पण आहे. कि द्यायला पाहिजे आन्सर्स आपण त्यांना, नाही आता नाही उद्या उद्या नाही परवा,
नाही अक्चुअली मी माझ्या मुलाला, सवय लावली मी लहानपणापासून त्याला ज असेल ना मी त्याला जस्टिफाय करते. पण मग तू जर मला नाही बोलते मग त्याच्या माग तू रिझन दे मग मी, त्याला जेव्हा रिजन सांगते ना तो को त्या गोष्टीला ओक तुम्हाला याच्यामुळे नाही म्हणते का पण जर मी जस्टिफाय नाही केला ना मग त्याची आर्ग्युमेंट चालू होते. मग त्याच्यापेक्षा मी त्याला दोन मिनिट तू थांब माझ्याकडे काय मारला मी तुला सगळ जस्टिफाय करते बट तोपर्यंत तुला ती गोष्ट करायची नाही मग तो पण थोडासा ओके मी थांबेल पण तुम्हाला सांगशील घे त्याच कंपनी अस
पॅरेंटिंग सुुद्धा आपल्यासाठी खूप गरजेचं झालं
हो
म्हणजे पॅरेंट्सला सुद्धा घेणं आणि मुलांना वेळ देणं सु गरजेचं आहे आजकाल सगळेजण अ सगळे पॅरेंटस हे करत राहतात
हम्म एकदा टाइम बघून घ्या माझं म्हणणं आहे
हो हो हो हो
हो नाही तर तो टाम हो आपण परत बोलू हो हो